हॅलो हा येतोय बोल
मी आपल्या जुनी जुन्या परंपरा रीती रिवाज ह्याबद्दल बोलणाराय तर तुला त्याच्याबद्दल म्हणजे तुझं काय मत ते पण तू सांगू शक
ओ ओके
आता बघ आपल्या जुनं कल्चर कसं होत की अ जे आपले म्हणजे आज्जी किंवा त्यांच्या आज्जीच्या आज्जी अस जुने आपले खापर पणजी वग वगैरे त्यांनी कसं लाईव बघितलय किंवा त्यांनी कसं त्यांच लाईफ जगले त्याबद् तर मी बोल आता बघ एक जुन्या काळामध्ये कसं स्त्रियांना एवढं मानसम्मान न्हव चटनी पूर्णपणे अ त्यांच्या हसबेंड किंवा कोण त्यांच्या घरात पुरुष असेल त्याच्यावर डिपेंडेंट असायच्या बरोबर नवीन जनरेशन तशी नाईए नवीन जनरेशन मध्ये बायका स्व आता इंडिपेंडेंट कस हायं त्यांचा खर्च त्या भागवू शक त्यात आणि त्यांना असे कुठल्या सपोर्टची गरज नस सध्या तरी कि बाबा पैशाच्या बाब देत नाही किंवा इमोशनल सपोर्ट हा सगळ्यांनाच लागतो पण पैशाचा पैशाचा सपोर्ट हा आर्थिक सपोर्ट त्यास तेवढ्याच सक्षम झालेल्या आहेत आताच्या वुमन्स की त्या त्यांच फायनान्शियल कंडिशन तर ते बेटर करू शकतात स्वतः बाहेर जाऊन काम ठीक ये पहिल कसं होतं पहिल्या काळात कि बायकांना घराच्या चार भिती च्या आत ला शिकवलं जात होतं लहानपणीच त्यांचं लग्न लावून दिलं जात होत हम् परत
ते होतं हा
ही एकच गोष्ट त्यांच्या डो क्यात भरवली जात होती की बाबा तुझ काम फक्त एकच चूल म्हणजे स्वयंपाक करायचं आम्हाला खाऊ घालायचं आणि मुलांकडे लक्ष द्यायचं हे जुने विचार होत बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल आप तर ते तर ते परत अ जुन्या काळात कसं होतं की महिलांना जर अ मासिक पाळी आली ते त्याना पाच सहा सहा दिवस घराच्या बाहेर झोपवलं जायचं
हो
कारण की घर घाण होते. तुमच्या स्पर्शनं आम्ही अस्पृश्य होतोय. हे बोललं जाईल. बरोबर पण तेच आता तीच परंपरा आता तोडली गेलेली आहे की बाबा नाही काय होत त्याच्याने काही होत नाही हे जर नैसर्गिक आहे. देवा दिलेलंच आहे असं म्हणतात बरोबर आजुन मग मला तुला विचारायचं होत की ज्या जुन्या परंपरा आहेत काही का असे ना. त्या आता तोडल्या गेलेल्या आहेत तर तेच चांगली गोष्ट झाली का वाईट गोष्ट झाली.
हो ती एक चांगलीच गोष्ट आहे कारण हे म्हणजे जे देवानेच दिलेलं आहे ते ज नैसर्गिक आपल्याला त्यासाठी आपण वाळीत टाकलं गेलो होतो. आदी मत वाळीत टाकलेलोत. जेणेकरून स्वयंपाकघरात जायचं नाही देवघरात जायचं नाही कोणाशी बोलायचं नाही. कशाला हात लावायचा नाही हे तर पूर्णपणे चुकीचच होतं.
हा
आपण जे ह आधुनिक काळात जे आपण आता बिंदास्त कुठे पण फिरू शकतो जाऊ शकतो कशाला पण आत आपल्या आपल्या मनाने आपण हे करू शको देवात देवारात पण जाऊ शकतो. आपण मंदिरात जाऊ शकतो. तो बाहेर असं नाही की कोण म्हणजे आता कोणी कुणाला आडवत नाही. तर ही चांगलीच गोष्ट हा ही गोष्ट. चांगली घडली की आपण हे सगळं करू शकतो. या स्त्रिया म्हणजे शिकून या् सगळ्या गोष्टींवर आता विश्वास कोणाचाच राहिलेला नाही. ह जण काय वाईट पण होत नाही.
हो काही वाईट होत काय वाईट होतं आता ते जर देवानेच दिले, आता तुला माहिती असेल की अ हे जे मासिक पाळीच मी बोलले तेच कुठल्या तर एका कर्नाटक साईड मध्ये किंवा पोंगल साइड मध्ये त्याच गोष्टीची पूजा केली जात
केली जाते हो
तिथ पुरुषांना एंट्री नसते
नक्ते हा जाऊ शकतात हो
मग मग ज्या गोष्टीची लोक पूजा करतात. त्याच गोष्टीसाठी तुम्ही एवढा हेिरमोड कसा करू शकता
बुरसटलेले विचार आहेत हे जे संपले तेच म्हणजे अ प्रगतीचे हे झाले
प्रगतीची पहिली पायरी परत अजून अजून अजून खूप काही परंपरा होत्या जसे क कि सती जर तुमचा नवरा व ला तर तुम्हाला नवऱ्याच्या आगेतच तुम्हाला पण घहान घ्यायला लागेल ह पण परंपरा चुकीची होती का बरं बाई न आपल्या
जीवन संपवायचं बरोबर आहे त्यात तिची काय चूक आहे तिचा नवरा वारला तर तिची काय काही चूक नसते तिन ते का जायच हे ह्याचा फरक म्हणजे रूढी परंपरा ज्या मोडून काढल्या तेच म्हणजे योग्य
हा परत अजून काय होत? की बाबा तुमच जर कुणाशी पहिला कसा अरेंज मॅरेज हे सिस्टम होती ती आत्ता आत्ता नवीन जनरेशन ही ही सिस्टीम आली की लव्ह मॅरेज की बाबा आम्ही एकमेकांना ओळखतो तर आम्ही लग्न करू म्हणजे त आमची मर्जी आहे की आम्हाला करायचंय का नाही करायचंय बरोबर पण पहिल्या काळात कस होत की बाबा आई वडील जे ठरवतील आई वडील ज्याच्याशी बोलतील त्याच्याशी करून घ्या आणि त्या ह त्या काळी मुली कशा म्हणजे त्यांना लग्ना दिवशीच कळायचं की बाबा हा हा तो व्यक् आहे तोपर्यंत त्यांना चेहरा सुद्धा माहिती माहिती नसायचं की बाबा हा कोणाशी लग्न होतय माहिती नाही त्याला बघितलं का? माहिती तिने पण आताचे जनरेश त्यांना आपण विचारलं तर हो त्यांना माहिती असत की हा बाबा हा व्यक्ती आहे त्यांच त्यांच्यासोबत संवाद असतो की हा बाबा कस त आहे हा व्यक्ती त्याचा स्वभाव जरा जरी माहिती असतो. की हा बाबा काय वागलं की त्यांना आवड णार काय वागलं की त्यांना नाही आव आवडणार या गोष्टी माहिती अस पण जुन्या काळी आपल्याला माहिती नव्हतं की बाबा हा व्यक्ती पुढे जाऊन कस आपल्यासोबत नीट राहील ईल का नाही आपला संसार टी किल का नाही या काहीच गोष् आणि बाई त्यावेळीस सर्व आपल्या वडलांसाठी मुलाबाळांसाठी सगळच सहन करायची पण आत्ताची स्त्री ते सहन करू शकत
शकत नाही हो
कारण की, ती आता खुल्या विच तिला तिचे वि विचार आहे तिला तिचा मान सन्मान आहे तिला ति फ्रीडम आहे तेवढं की, हा ती समाजात काहीतरी आहे.
आहे हो आता कुठेच कमी नाही आहेत सगळा क्षेत्रात आहेत
सगळ्या क्षेत्रात आता वुमेन आहेतच कुट नाहीत अस नाही सगळ्या क्षेत्रात पुरषांना बरोबर
बर देऊ शकतात.
तेच जे आपले पुराणे हा काही रिच्युअल्स आपण जपून ठेवू शकतो जसे की आपले सण वार जे आपण साजरी करतो त्या चांगल्या गोष् आपुन आपल्या म्हणजे पुढच्या पिढीला देखील सांगू शकतो की हा बाबा की, ही एक गोष्ट चांगली आहे की आपण आपले सणावारांना आपले नातेवाईकांना भेटतो आपले दुरावलेले नात ते जवळ येतात ही एक चांगली गोष्ट आहे पण बाकीची जे जुन्या गोष्टी होत्या जस आपण बोललो आता डिस्कस केलं त्यात ओडले गेले बरोबरच होत्या
त्या बरोबरच हाय.
हा
जे व्हायला हव होत तेच म्हणजे चांगलं झालंय
आणि तस आता जर समज ह्या काळात जर तस असत तर कितीतरी मेंटली डिस्टर्ब लोक असते कि हा बाबा अस हि कसली परंपरा
होय
आलो मुलींनी चार भिंतीत राहायचं
हा कोणीच खुश राहू शकलं नस अ आ आत्ताच्या परिस्थितीतील म मधील मुली तरी कारण प्रत्येकांना आता आपलं मत त्यात प्रत्येकांना हक्क आहे, प्रत्येकांना विचार आहेत. ते बोलू शकतात.
म्हणूनच तर जे जुन्या परंपरा होत्या त्या मोडल्या गेल्या ते बरच झाल्या आणि हा काय जे आपले सणवार आहेत ते तर चांगल्या गोष्टी आहेत, त्या आपण आसच वारसा फुढं नेला तरी काही हरकत नाही कारण की याम दे आपल्या तही आनंद भेटतोच चांगल्या चांगल्या गोष्टी होतात, पूजा वगैरे होतात मन प्रस सन्न राहत. वीस नवीन नवीन वर्षाची नवीन नवीन गोष्टी असतात. नवीन नवीन काही तर आपल्याकडं सांगायला अस त
अ हो.
नातेवाईकांच कधी तरच भेट होते रोज रोज होत नाई
रोज नाई सणा हो स
सणावारालाच हा सणावारालाच एकमेकांशी की भेट होते, चार गो गोष्टी होतात, चार गप्पा होतात.
गप्पा हो
रेग्युलर बेसिस तर कोण आलं ना कोण आलाय पटत नाही एकमेकांच्या गोष्टी तेच कधी तर वर्षातून किंवा सनावाराला भेट तरी हसी खुशी भेटतात. आपापलं काय असेल ते बोलतात काय मनात गोष्टी असतील सांगतात आणि आपापल्या घरी जातात हेच तर इ ही एक परंपरा मला पट ते फक्त की हा बाबा आपल्यास सणवाराचा जो वारसाय तो आपण थोड निऊ शकतो जस की दिवाळी म्हण दस ताम्हण किंवा गणेश उत्सव आता येणार
होळी हो. होळी
होळी हा
रंगपंचमी हा सण.
त्या दिवशी आपले सगळे मन मोठा होऊ हा मन मोठा विसरून लोक ज जवळ येतात बोलतात मनात काही द्वेष राहत नाही
नाही हो
हा ही तेवढीच परं परा आपण पुढ नेण्यासारखी आहे, बाकी जे जुने जे आहे ते ते का एवढं नाही
होय पटतच नाय हो ते कोणालाच पटणार नाय आजच्या काळातील पुरु स्त्रियाला कुठल्या कुठल्याच पर पटणार नाही आधुनिक त्या आधीच लात आत आधीच म्हणजे आपणच विचार करत होतो न कि त्या बायका कश्या राहत होत्या आणि त्या सहन कशा करत होत
तू मला एवढ तुझ मूल्यवान वेळ दिलास आणि माझं मत समजून घेतलंस आणि तुझही मत मांडलस, त्यासाठी धन्यवाद, थँक्यू.
थँक
हं